जाण्या ट्ररीप आहे. त्या ट्रीप म्हणजे सहलकाडली काढली आम्ही एकाने आम्ही आमच्या घरातले म्हणजे सगळे जण आहेत. म्हणजे कुटुंबमध्येच जाणार आहे मी मग तू पण येतीस का माझ्या सोबत?
येणं करीन तुझं घ-घरी काय अडचण? अडचण नाही ना, मी आले तर?
नाही नाही काही नाही येणार अडचणी. तस नाही काम? तुला जम तस तर मग सांग मला?
हो चालतय, जाऊया अ कुठे जाणार पण?
हम्म! आम्ही धबधबा बघायला जाणार आहे.
बरं बरं चालतंय, कि अ कधी किती वाजता निघायचं?
सात वाजता जाय चायं म्हणजे, तिथं नऊ, दहा वाजेपर्यंत तर आपण पोहोचायला पाहिजे. आणि मग ति तर जेवण वगैरे काय नाही, मग तिथलं आपण तरी निवांत जरी राहिलो, तरी मग संध्याकाळी आपल्याला सात, आठ वाजता जरी तिथ तिथंन निघालं तरी चालतयं.
बरं चालेल, हो विचारतो ह काय अडचणचं नाही. हो म्हंटलेल. जाऊ आपण.
चालेल जाऊ मग मला फोन
हो हो चालेल. हो हो चालतय हा थक्यू. हा ठेव. हम्